हम् स्वयंपाक कधी करायचा?
सव्वा सात वाजल्यात आठला करुया.
हम्म.
आणि आणि एक दहा मिनटं थांब की कि बाई साडेसात पर्यंत अर्ध्या तासात स्वयंपाक होतोय. मीही मदत करू लागलो तर
बर‌, बर
काय काय माहीत भात तेवढा लावायचा भात काय आणि काय करायचं हाय
भात करायचाय भाकरी करायची हाईता
हा आणि
आणि काय नाही बाई
भाकरी किती करायची हाईता
भाकरी अडीच हाईता
हम्म.
दोन तीन करायचा आता
भाकरी करतो की म मी
हम्म मला आणि पप्पाला भाकरी आहेता शिळ्या
हम्म
अण्णाला मी आईलास कन करायचे तर
हा
तनंतर चार करायच्या बारक्या बारक्या
चालतय की ठीक आहे त्याता खर त्या चिरित्या ता
हम्म तेच टाका येत नाही चिरत्या ता
हम्म तेवढाच लहान, लहान चांगलं वाटत काय मोठ्या मोठ्या करून ठेवायचं ती
कथा आल्यावर
हम
मग वंदना मावशी वंदना मावशी सरिता मावशी म्हनायलती नंदीकुळ जाणार असं काय
कोण?
तू,
आत्ता कावाचे.
गौरी, नम्रता आठ दिवस.
होय मला म्हटली की,
मग तू बी जाणारस काय म्हने विचारा आलथी. मी म्हटल तीच अजून कम्प्युटर क्लास आहे. अजून कॉलेज ऍडमिशन करायचे आहे.
हम्म.
मग काय करते तिच माहिती नाही. अजून कम्प्युटर क्लास आहे. सुट्टी कवा पडते सुट्टी माहि
हम्म हम्म. आता सोमवारपासून फॉर्मध्येध्ये चालू करणार आहेत म्हण
हम्म सुरुवातीला लवकर गर्दी नसेल तर पण आवरायच आपल.
हो
मफॉर्म माना सांगणार का? वैष्णवीला.
सोमवारी का कि नाही
हम्म असतेस की खर कट्टाळून जायला पाहिजेत की,
बघ की मॅडमला फोन करणार पहिला चालू झालेय का विचारायला. मग जाणार.
बरोबर.
हम्म. अ विचारू
वेदिक, वेदीकडे जाणार आहेस. कधी तिला विचारणार कधी सगळ काय काय काय काय.
आठला जातो की,
काय खायला घ्यायच काय नाही.
आठला जातो की,
हम्म अजून, अजून घरात सांगायेतस.
सांगतोर बा.
उद्याला सांगा त दुपारी.
काय?
जाणार आहे अस अन्नाला.
हा पुढंच.
माहीत हे.
हम्म.
का येत नाही म्हटला बा रात्री जाणार तुम्ही रात्री यायला होणार
होय आणि गाडी सहन होत नाही तेला.
हम्म रात्री जायच रात्री यायच म्हटल्यावर नाही म्हटलं तो.
हम्म हम्म..
त्याला झोप व्हायला पण लागत्या चांगली.
होय.
झोप आवरत नाही त्याला.
नाही गाडीतन झोप पण लागत नाही. बर ममी,
हम्म
लागत नाही.
हा हा.. जास्त जेवण पण चालत नाही, आणि न जेऊन जाता पण चालत नाही.
हम्म वेदु पण अजून कुठे आला नाही. सात वाजल तरीबी.
कुणीकडे गेलाय.
तिकडे खेळा गेलाय. आणि अजून उजेड आहे नव्ह सात साडेसात वाजत आलं तरी बी.
होय.
वेदूला टिफिन डबा जेवणा डबा घेतलेला छान आहे ग. डबा आवळ बसतोय सांडत नाही आता उद्या बघाय पाहिजे, आज काय भा ज डाळीचं उसळ केलतं, तेवढं काय ही व्हाल नाही सोड. जरा गिरवी केली का नाही, म सांडतंय का ती आणि बघाय पाहिजे.
सांडलं तरी पण त्या खालच्या डब्यात सांडणार गं, बाहेर कसं येईल?
होय, आत एक लहान डबा आणि ते वर आणि डबा तो पण आव्वळ हायत म्हटल्यावर तेवढं काय ही वाटत नाही.
हम्म, सांडलं तरी पण चपातीवर सांडतंय.
हा चपातीवर सांडतंय, परत आता ते नंदु पसनं आणलेला डबा तेज आतलं टोप न डब्याचं टोपणाचं दोन वड साईडचं निघलय मोडूनच निघलं ते. म, नाही आता दुस र पण मोडलं बाई ते, ते नंतर नंतर मोडतयच वाटतं बाई.
हम्म
सारखं हे करून.
सारखं काढून बंद करून काढून बंद करून सांगा मोडतंय.
मोडतय ते.
होय.
अन भाजीच पडायला लागली सगळं आ चपातीवर पडाली. बाहेर काय आलं नव्हतं सोड, खरं ते सगळं चपाती राड व्हाय लागली म्हटलं.
हम्म, ए दोन कितीला बसलं, दोनशे ऐंशी काय?
दोनशे ऐंशीला दोन डबं.
म्हणजे एकशे एकशे एकशे चाळीस ला एक पड तोय डब्बा.
एक डबा छोटा एक डबा मोठा एक डबा परत चमचा पोह्याचा चमचा.
मग तेच की, तसं इ तसं निप्पानीत तीनशे दहा रुपयला एक डब्बा. होता.
हम्म.
एवढा मोठा पण नव्हता तो.
एवढा मोठा नव्हता जरा अ लांबीला कमी होता, कारण रुंद होता तो. रुंदीला होता ह्यू लांबीला हाय. हाय बऱ्यापैकी हाय बच मावतय.
तेच कि चांगलंच आहे की.
हम्म, दोन तीन चपात्या मावत्यात भाजी मावती दोन तीन चपात्याची पुरवाय सार खी त्याज टोपण आवळ पण बसतंय.
होय. मग कुठला कलर घेणार आहे लाल काय निळा?
वेधू घेतलाय लाल कलर, त्याला लाल कलर आवडलाय. मग तुला ठेवला तुला ठेवला निळा कलरचा.
हम्म.
मग काय?
छत्री घेतला आणि पाऊसच नाही.
होय, मी पण तेच बोलणार होतो, छत्री आणलासा पाऊसच नाही, छत्री आणु नको पाहिजे होती मग पाऊस पडला असता.
होय, उन्नात वापरायची छत्री.
हम्म आणि आता ह्याला गेल्यावर फिरायला गेल्यावर काय जास्त खरेदी करायची नाही, लय वायफळ खर्च करायची नाही. खायचं, प्यायचं.
हम्म
करायचं, जे खाय वाटतंय खायचं प्यायचं. परत हे पाणी पिणी कसं घेऊन जाणार सगळं काय? करणारे सा.
मागच्या वेळेला त्यांनी ते - ते दोन रुपयाच ते देत नाहीत काय तसलं टँक एक घेतलेलं..
हा हा ये आ रोजच..
आरोजच ह ते घेतलेलं आणि प्रत्येकानी बाटल्या आणि घेतलेल्या स्वतःच्या -
हं! होय तसलं ते दोन नेलेलं बरं.
दोन काय लागत नाही ती एवढं का.
हं मग एक घेऊन ते एक भरून घेऊन आपल्या आपल्या एक - दोन, एक, दोन बॉटल घेतलो तरी पण चालतय.
तेच की मग आता कसं करायला पाहिजे, माझ्या बॅगेत सगळं खायला आणि पाण्याच्या बॉटल ठेवायलाच पाहिजे दिदीच्या बॅगेत कपडे ठेवायला पाहिजेत.
हं चालतय कि चालतय.
तसच करायला पाहिजे.
हं
परवाचा ड्रेस आणलेला चांगलं होतं होय ग?
अण्णा बसणार दारा बाहेर ते बसलेत बोल नकोस!
हंअहंह
हा इतके
हा हा.
कारण आता मोबाईलवरच दाखवलीस ते सगळं मला आवडलेत.
दिदी सहित ती.
सगळं
मअ
ते लाल तेवढ लाल तेवढ दिदिचय वाटलं मला ते.
टॉप पण असतील किती काय? आता सगळं दाखवत बसेल आम्हाला काय? घेतल्या काय नाही. माहिती
काम आहेत. छान आहेत ग ते.
हं! भिद्या आला बघ
आला.
हं
हं
ए इकडे य ग. आणि काय
आणि काय नाही ये ना
ये भेद्या सुदेव काय
बोलत कस मोठ्या मुक्यानच
नाही तर कामाला ह काही नाही बहिणी म्हणताय कॉलेज चाल वहिणी तो निवांतच आहे
हम्म हम्म बरं बर वेदांत बोलणार आहे
आ
हॅलो
हॅलो
तुमचं फीक्स झालं नाही की काय आहेय का नाही काय
एक दिवसात दोन येणार आहे बाबा
ह
मी एकच की
एकच
होय गोवा तू नाही म्हंटलास म्हण
काही एक दिवस काय
हो आणि रात्री निघणार रात्री येणार
जा बाय आणि सोमवार आणि लगेच उठून लगेच जायच
मग ते तरी करायला लागणारच
गुरुवार जाय पाहिजे होत
हो बाकीच्या सुट्टी नको दिदीच असते प्रज्वल ददाच ऑफिस असत
हला सुट्टी असल की ग स सव्वीस तारखेला मुरुम मुरुम आहे ना
अ दिदीला सुट्टी नसते रे
हम्म
आणि वरददाची जर तारीख पडली त्या दिवशी तर त्याला आणि कोर्टात जायला लागते जे हे आहे बाबा तो आता वकील आहे तो अ म्हणजे अं हे म्हणजे शिकायला जातोय रे अजून हा अजून काय असं केस याय नसेल त्याच्याकडं
हम् हम्
काय म्हणाल तस
काय नाही उद्या कॉलेज लवकर सुटणार
हम् मेसेज आलाय ग्रुपला मम्मी सांगाल ती
तीन साडे तीनला
तेच की मग पालकासनी माहित असावं म्हणताना ग्रुपला मेसेज केलेत की कॉलेज साडेतीन वाजता सुटणार आहे म्हणून
हम्म आज आणि सगळं घोळच झाला पाच तास कि आहे
काय झालं
पप्पसनी लवकर सांगितल्यालो लवकर आल नाहीत.
हम.
आणि फुटी एक घेऊन जाय ना तो.
मग.
पप्पानी सांगितल्यालो.
हम्.
मग पप्पा पावणे आठल्या प् हे पाहुणे चारला येतो म्हणून सांगल्याल.
काय.
पाणेचारला.
हा.
लवकर आलं नाही सव्वा चार वाजलं आणि पंधरा मिनिटाच कॉलेज सुटणार होत.
हा.
म लगेच, म लगेच पप्पा सकाळी सुटल्यावर मग आम्ही गेलाव. मग ती काय, अँप्रू करायचं होत.
हम्म.
मला तिथं दिलाव आणि तिने म्हंटलं उद्या या उद्या देत म्हणून.
मग आता तुझं तू करतोस नाव तुला समजले नव कुठु कुठं काय काय करायचं.
हम्म. नीटकॅप जाणारता आता.
हम्म तुझ लगेच देतात काय ते.
दोन दिवस लागेल की म्हंटलं त्यान.
किती रुपये काय देणार.
सत्तर का एंशी हाय वाडतं.
शंभर घेऊन जा जाताना.
हम्म. तू तुझं काय तुझं ट्युशन किती कवाय.
दुपारी दोन वाजता. साडेपाच सव्वा पाच बसणे.